हॅलो हॅलो
हॅलो हॅलो नमस्कार ताई नमस्कार ताई बोला.
झाले ठीक आहे घे काळजी मग
मी पण छान आहे.
हम ह
बरं आता आज आपण बोलूया स्त्री या विषयावर बोलूया
चालेल ना चालेल
चालेल ना आवडेल ना तुम्हाला?
हो मग नक्कीच
बर स्त्री म्हणजे आपल्या प्रत्येक घरातला प्रत्येक गोष्टी मधला. प्रत्येकाच्या घराघरातला एक कणा असतो.
हो नक्की
ती जर आहे तर दुनिया आहे ती जर नाही तर काहीच नाही.
हो् का
तिच्याकडनच आहे आणि अ शेवट पण तिच्या तिच्यापर्यंतच होतो. हे माझ मत आहे पण आपला समाज एक असा झालाय की आपला समाज एक असा झालाय की त्यांनी स्त्रियांविषयी काहीतरी वेगळीच त्यांनी भावना करून ठेवली? म्हणजे काही चुकीच्या नजरेने बघणार किंवा काय असं सासर सासरी पण गेली. पण तिच्यावर अत्याचार करण नवऱ्याकडंन तिला जस पाहिजे तश्या गोष्टीच प्रोचाहन मिळत नाही प्रतिसाद मिळत नाही या सगळ्या गोष्टी असतात.
भेटत नवऱ्याकडन नाही भेटत स्त्रीला तिला पहिले माग खेचण्याचा प्रयत्न न पडत
हो तसं तिला पुढे जायचं असेल आता प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे आहे. पुरुषांच्या बरोबरीने स्त्री जाते पण प्रत्येक क्षेत्रात ती पुढे आहेच ना
हो ती घर सांभाळून पण बाकीच्या गोष्टी करू शकते. पुरुषांच्या पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊ पण शकते ती
बरोबर प तस स्त्री पण तस पुरुष करतो का?
मग तस तरी पण स्त्रीला समजात तुम्ही जसं पाहिल तसं तुम्ही तिला मान देत नाही का बरं
नाही देते ती मानपान नाही देते तिला फक्त चूल आणि मुली इतकं
एवढं हे ही पूर्वी ही पूर्वीची सगळ्या गोष्टी झाल्या स्त्रीला फक्त चूल मूल मी हे फक्त पूर्वीचं झालं तरी हे फक्त पूर्वीचं झालं स्त्रीच फक्त अ. चूल आणि मूल पण आता तुम्ही मला सांगा सकाळी उठल्यापासून ती पाचला चारला उठते तिझ सगळं करण्यापासून ती मुलांच करण्यापासून, सासू- सासर्‍यांच करण्यापासून, प्लस घरचं कर रून ती बाहेर जॉबला जाते पण संध्याकाळी येऊ तुम्ही आता बघता ना ट्रेन मधील अक्षरशः लेडीज मग भाजी वगैरे साफ कराय- करतात का घरी गेल्याव- पटकन अ पटकन ते भाजी वगैरे फोडणी घालतात आता येईल बरोबर? का तर म्हणजे त्यांना घरची काळजी पडलेली असते मग ही काळजी पुरुषांना का नाही पडलेली?
नाही पुरुष मी इतकं करू शकत पुरुष म्हणतो फक्‍त माझंच सर्विस करणं ते पेमेंट वगैरे आणून दे
स्त्रीनी सगळंच करायचं सगळं- सगळंच म्हणजे सगळं त्या नवऱ्याच्या आई वडिलांना बघायचं नंदा, भाऊज्या, जावा- बिवा सगळं सगळं बघायचं प्लस त्या नवऱ्याचं पण सगळं बघायचं आणि हिचं कोण बघणार या बाईचं कोण बघणार? ह तिला का समाज स्थान ना तिलाच नावं ठेवायचं, तिलाच -तिलाच का असं सगळ्या गोष्टींच तिलाच का? सगळ्या गोष्टीत त्रास म्हणजे ईव्हन तुम्हाला माहितीये उ अ.. आई म्हणजे मुलांच पण ती करते तरी मुलं कधी कधी म्हणतात आई तू काय करते ग आमच्यासाठी? तू काय केलं ग आमच्यासाठी? पण ती आई दिसत नाही तुम्हाला अ. सकाळ सकाळी उठल्यापासून तुमच्यासाठी करते ती राबराब तुमच्या पुढं -पुढं करते तुम्हाला रुमाल घे पाणी घे, बॉटल घे तुमची बॅग घे, तुमचं हे राहिलय, तुमचं ते राहिलय तुम्हाला डबा दे, ही आई तुमच्या पुढं -पुढं करते म्हणून तुम्ही एवढं सगळ्या गोष्टी करताय ना?
ह तिचा ते फायदा उचलताव ती बोलत नाय तिला काय वाटतं तिच्या एक मया असते ना जाऊदे आप
हा तेच ना मायाय ती अ.. मुलांच्या सगळ्या चुका पोटात घालते तरी पण तुम्ही तिला दोष देता कशासाठी?
नवऱ्याच अव सगळ्यांच्याच चुका ती पोटात घाल ते नवऱ्याच्या घालते, सासू सासरे ननं नंनद, मुलं ती सगळ्यांना एक्सेप्ट करते पण तिची जर एक चूकी झाली
हम्म
ह हे ह हम्
बरोबर म ह्या गोष्टीचा त्रास होतो ना ओ शेवटी अ माणूस वटी ती पण एक माणूसय ना तिलाही वाटतं की माझं आयुष्य कितपत असाव मी कितपत असंच लढायचं कितपत असं करायचं मग आजची जर स्त्री बाहेर पडली बाहेर होऊन ती काही गोष्ट टी करते कधी- कधी म म्हणजे आताचं चाललय डिव्होर्स वगैरे होण मग मग डिव्होर्स होतोय ह्याचे कारणं- ह्याच कारण कुठून मूळता घरातूनच आहे ना. घरातल्या माणसाने हा कारण घरातूनचय जर तुम्ही घरातूनच माणसांना म्हणजे त्या लेडीजला सगळ्या गोष्ट सपोर्ट केला सगळ्या गोष्टीत तिला प्रो म्हणजे बा ठीके, आम्ही हे काम करतो. आपण कामं वाटून घेतली, तर तिलाही आराम मिळतो. ती बाहेरून कमवून, घरातच-घरातच तुम्हाला देणारय ना का ती उडवणारय, मजा करणारय.
तेच करते ना सगळं. फॅमिलीसाठी प्रोत्साहन करते. परत मुलांना वगैरे हेल्प करते. नवर्‍याला पैसे कमी पडले बा किराणा कमी पडली ही घ्या बा प्रत्येक गोष्टीला ती सहकार्य करते. तिच्याकडे स्वतःला ना चालेल. पण, म ती मुलांसाठी, नवऱ्यासाठी, फॅमिलीसाठी खूप कर
हो सगळ्या गोष्टी. मग तेच सांगते. जर तुम्ही तिला प्रॉपर सपोर्ट केलास सगळ्या गोष्टी जर केलं तर, ती घरातच देणार आहे. की बाहेर उधळणार नाहीे. आज या सगळ्या गोष्टीमुळे काही चुकीच्या गोष्टी घडतायत. काही चुकीच्या हो त्याला तुम्ही दोष स्त्रियाना देतात. कधी- कधी असं असतं की, वाईट लेडीज अक्षरशः काम करून- करून थकते. मग ती, काही नवऱ्याच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. तर लगेच बाहेर ते नवऱ्याचे, बाहेर चुकीच्या गोष्टी चालू राहतात. पण त्याचं खापर कोनाकडे फोडलं जात की, तुझ्यामुळेच झालं. तू, हा, तु कमी पडलीस म्हणून, हा तु कमी पडल तुझ तू माझ्या लाईफ मध्ये तू तुझी तागद कमी म्हून कमी झाली. प्रोत्साहनच केलं नाही तर, तू तिजी जागा कशी काय कमी झाली? बर
नाही ओ, स्त्रीला खूप दिला पाहिजे. असं नाही पाहिजे तिला पण असं नाही चुकीचं हे एकदम. स्त्रीला, तिचा मान- सन्मान दिलाच पाहिजे. पुरुष
ह् तिजही मनय. तिजही चुकीचय. तिझंही मनय. तिज्याही सगळ्या गोष्टी तिलाही वाटतं, आपल्या लाईफमध्ये हे असावं, ते असावं. हे सगळं गोष्टी करावं वाटत नाही का? सा
अ मग. तिचे तिच्या मागे जबदारीच एवढं असतात ती स मुलांचं बघणार, आता सासु सासऱ्यांचं बघणार, नवऱ्यांचं बघणार. जेठ जेठानी सगळ्यांचं असतात. प्लस नवरा जर असं वागत असेल. तर, तिचं मन काय म्हणत असंल ओ.
काय म्हणत असल. सांगा ब
जुरूमरू. सगळ्यांसाठी एवढं करते, एवढं करतंय आणि जर तिचा नवरा अस करत असेल, तर तिचं एवढं करून उपयोगच नाही. तिडाक पस्तावते एकदम. म्हणजे म तिला नव्याने सुरुवात करायला सुचत नाही ना. इतकं म्हणजे, डिस्टर्ब होऊन जाते तिची लाईफ. पण कोणीच तिला सहकार्य करत नाही.
आओ साध, ती दो दोन दिवस ती साधी माहेरी गेली. तरी तिज तरी मागे बुनबून लावलेली असते की, तू माहेर गेली. घरची कामं कोण करणार? अरे, तिला काय तुम्ही कामासाठी आणलीय?
हो, हो, कामासाठी आन
तुम्ही कामासाठी आणले का? तिला काय तिचं अस्त स्तित्व स्वातंत्र्य नाही का? तिनि म्हणजे घरात म अ माहेरी पण तिनि सगळ ती माहेरी का जाते? की बाबा, ॲटलिस्ट माझ्या आईकडे तरी मला सुख मिळेल. तेवढं तरी काय असेल ना. तेवढं तरी मी ना, सुखाचा दोन घास खाईल. म्हणून ती माहेरी जाते ना? आणि तुम्ही तिघा तुम्ही तिला ति
च नाही खाऊ देतो.
एक तर सासू सासरे असता. किंवा नवऱ्याच असतो. किंवा घरातले प्रॉब्लेमच असता. एक तर वर्षात न एकदा जाऊ देेता. त्याच्यातन तिच्या मागे भुनभुन म
भूणभुन लावलेली असते. काय का? सांगा बर ताई.
तिला कस जगायचं तिने एवढं जर गोष्टींचा प्रॉब्लेम जर असला ती स्त्री कशी जगल ह्या ज जर एक स्त्रीने एक पुरुषाने जर तिच्या मागे खंबीर पुुढचं राहिला ना बाकीच्याना कोणालाच बोलायचे तक्रार नाही पण एक पुरुषच त्यासरी मागे जर उभं नसला तर किती काबली सांगा बडं
मग तिने जगायचं कसं आणि करायचं कस आणि दोष काही झाला तर दोष प तुझ्यामुळेच झालं घरात काय सासरी काय प्रॉब्लेम झाला ही आली ही पांढरे पाहायची ह्याच्यामुळे झालं
हो बरोबर.
तुम्ही सरळ सरळ दोष, सरळ स फिक्स असो हा शब्द सरळ सरळ तुम्ही दोष देऊन मोकळे होता अरे पण ती तुमच्या साठी करत करत असाल ना तेवढ ती तुमच्यासाठी राबते ती उठते म्हणून तर तुम्ही सगळ्या उची करताय ना. आणि मला हे कळल पाहिजे की प्रत्येक घरात सासू पण जी येते पण बाहेरूनच आलेली अस ना त तिने पण काही गोष्टी का तिला पण हा तिने पण काही गोष्टी शिकलेल्या अस तिला पण शिकवल्या गेल्या असता तस तू पण तुझ्या सुनेला शिकव ना.
हो
तुही तुझ्या सुनेला तर तस शिकवलस तर ती का नयी
काय म्हणण असतं माईती का? त्या सासूचं काय म्हणण असत मी जी केलय ना म मी कशाला करू हा तुझा संसार आहे तू कर. तुझी मुल ही तूच करायच अस ते एक सासूच म्हणन असत अरे पण तू पण एक स्त्री आणि ती पण एक स्त्री ये ना. ती तिला तुझ्या मुलीप्रमाणे समजून घे ना तिला पण तेवढ प्राधान्य दिला दिल त
पाहिजे बरोबर ये
हम देतीच नायी काय वॅल्यूच देत नायी एवढ पण अस नस स्त्रीचा खूप अपमान करतात, त्याचा
मग हे चुकीच ओ मॅडम, खरच चुकीच ये मी हे पटत पण नई मला.
खूप चुकीच ये अस तर नाही वागल पाईजे. त्री सोबत तर नाहीच केल पाइजे एवढ. ती सगळ्यांसाठी एवढ कहते मग तुम्ही तिच्यासाठी ते बाकी कायी नायी करू शकत पण नवऱ्यानी जर चार शब्द जर गोड बोलले त्याच्यासाठी किती मरमर करते.
बर तेवा तुम्ही आणि खरच ती तिने जर ठरवल ना कि बाबा की बाबा माझ घर माझ्याशी एवढ प्रेमाने वागतय हे वागतो तर ती त्याच्यासाठी काही करेल इकड ची तिकडे करेन. बरोबर कि नायी? काय बोलायच आत्ता त्या नवऱ्यांना पण समजत नाहीत आणि त्या बाईचं आयुष्य अस करून ठेवतात.
हो तेच ना खूप
च
नायी, बाकी काय म्हणताये अजून? मला माझ एवढच म्हणण की प्रत्येकाने स्त्रीला समाजात मान सन्मान दिला पाहिजे आणि व्यवस्थित तिच हे केल पाहिजे
नक्कीच केल पाहिजे, हो
समाजात मान सन्मान दिला पाहिजे आणि बाईच व्यवस्थित त्यांनी बाईची इज्जत ठेवली पाहिजे, स्त्रीचा अपमान न करता तिची इज्जत ठेवली तिला इज्जत दिली पाहिजे बस.
चालेल ताई धन्यवाद.
हो धन्यवाद हो.